हॅलो हम्म झालं का जेवण.
नाही जेवायचं आगता तुमचं.
झालं की जेवण झालं एक वाजता झालं.
होय लवकरे होता वाटत.
ते आत उ शर झाला.
ह हा. बुलली गेणी.
काय म्हणत मी हो स्कूलला गेली.
हम्मम् पिंड झोपलंय आमचं
झोपलंय ना.
बाकी काय होतय दोन वर्षाचा आहे बघा तू आता चालू आहेईल होय घालायचं की आता आपले ग्रुपला घालायचं. तीन वर्षात घेतात ना हा.
चश तर घेतात म्हणजे.
अडीच मध्येच घेतात काय? इथे मग थोडं अंगणवाडीत घालून मग थोडं नंतर तीन वर्षात. झाल्यानंतर मग घालायचं असं म्हणणं आहे पण थोडं जरा जायची सवय होईल ना.
हो बरोबर आहे.
ते कसं हं ते सगळ पहिला स्टार्टिंग तिथंच केलं की पहिलाच जायाला. रडायला चालू करायचा. म्हणून मग जरासं. होय... सवय पण होऊन जाईल ना... त्याला
हो.
हुं.... हुं हुं.
इंग्लिश मिडियम का... मराठी मिडियमला टाकणार ए?
इंग्लिश मिडियम घालायचं म्हणतेय... पण बघू जरा... असं मराठी मिडियमकडं पण लक्ष द्यायला पैशांत मागते मला... सगळे देऊन नाई... त्याचं इंग्लिश चांगलंय... खूप छान बोलतो आताच तो.. आ एम ओके अ... हो.
घरात बोलता का तुम्ही?
आम्ही सगळे असं कायतरी असलं की... ओके, सॉरी वगैरे असं छोटे छोटे शब्द बोलतोय ना, तो तेच पकडून असं बसतोय... आणि छान बोलतोय असं
म्हणून मग जरा कसं... त्याला इंग्लिश मिडियमला घालायचं असं म्हणणं हाये... मग मराठी काय आपण बोलतोयच... पण जर इंग्लिश असलं की जरा पुढं पण चांगलं होईल ना
बरोबर ए कि
जरा हुशार पण आहे तो... जरा असं... मग घालायचं म्हणणं आहे आमचं... बघू आता... अडीच वर्षाचा झाला की घालायचं अगदी दोन तीन महिन्यानंतर... हॅलो... हुं... होय. घालायचं मग... नाहीच.
मे जून मध्ये... तुमच्या इथे ऍडमिशन प्रोसिजर कधी? जानेवारी फेब्रुवारीत होत असेल.
न्हाई.. जून मध्येच की... रिझल्ट लागल्या नंतर मे मध्ये... लगेच होतात
होय का.... इथं जानेवारी, फेब्रुवारी चालू होतं ऍडमिशन प्रोसिजर
नाई... इथे जून, मे... मे मध्ये होतात सुरू
होय का?
रिझल्ट लागल्या लागल्या सुरूच होतात.
होय... कारण त्याला फ्रेश घ्यायचंय न हो... ऍडमिशन त्यामुळं
होय... हा पाडव्याला घ्यायचं... हो... ते काय अंगणवाडीत मिळेल सोडा हुं. आता आणि.... जवळ ए, जवळ ए थोड्याच अंतरावर ए
मग काय
आम्हांला पण सोडता येतेय... होय... नाही त्रास काय हित
बस लावायची गरज न
नाहीच की... होय... हं हं... कोल्हापुरात जावं लागतंय... पण न्हाई... इथंच आहे, आता सध्या तरी इथंच घालायचं नंतर बघायचं मग तसं असेल ना... मग तर मग ते ट्रॅव्हलिंगच... ते रिक्षा लावा... परत बस हाएत बघा... असं पण, असतंय ना ते
सगळं आलं... नी टाइम खूप जातो वो
टाईम जातोय... सोडायला जावा, परत संध्याकाळी न्हाययला त्या वेळेत जाऊन थांबा... हे पण जास्त वेळ होतय
हो... बस लावली तर तर मग... एक तास आधी नेतेत... आणि एक तास उशीर
होय... असं असतंय... ते का... का सगळ्यांना सोडत येतात... ड्रॉप करत येतात त्यामुळं मग तसं असतं... बघा... हितं शाळेत घालणार मोठा... जरा... एक कळायला लागलं.... कि मग तिकडे बाहेर घालणा मग... मुलगी काय... स्कॉलरशिप वगैरे... काय बसली होती काय? बसते होय? हा हा- आता ते... खूप आहे ना, सगळीकडं, पहिली पासूनच आहे आता तरीने पहिली.
तिला आली सातवीला झाली पाहिजे. तरी ना पा पाचवी कसवी असे काहीतरी झाले.
नाही आता तेच जास्त आहेत ना स्पर्धा परीक्षा सुरू आहेत सगळीकडे.
हो तेच क मग ते सेमीला वगैरे टाकलं का नाही की स्पर्धा परीक्षेला बसवता येत.
येते ना.
हो.
हा हा हा.
जे मंथन म्हणा बाकी कच्या पररा.
हा ते मंथन वगैरे पण चांगले आहेत खरं आता जनरल नॉलेज मुलांच भरपूर वाढत. ना चांगलंय.
स्कूलमध्येध्ये घेत असेल तर काही प्रॉब्लेम् नाही नाही तर मग क्लास लाव.
क्लास लावाव लागते अल्ली कसं ख केलेत ना. आता जे स्कूलमध्येध्ये घेतात ना त्यातलेच एखादे सर निवडून ना तेच क्लास घ्यायला चालू करतात.
हो पण पर्सनली घेतात.
कोर्सली घेतात पण क्लास घेतात असं वेग
ते स्कूलमध्ये व्हायला पाहिजे.
नाही ना तेवढं ते दिवसभर बाकीचा अभ्यास स असं होत नाही त्यामुळे मग ते तं बाहेर घेतात म्ह. तरी पण आता लहान प्ले ग्रुप पासून परीक्षा आल्यात म्हणतात. का माहिती मु म्हणायला लागल तू कोोलतो मला पाून ते असं स्पर्धा प म्हणजे त्यांच काय असं ते त्यांच वन टू थ्री वगैरे िडी हे ओळखायचं असलं लेवल न हात. ते ऐक ते कसे असते ना तशा पद्धतीने कलर ओळखा.
बरोबर आहे. लहान मुलांला किती टेन्शन पल
ते करत असलेल्यांचं भारी पुढे पुढे त्याला ते अवघड होणार होणार नाही ना आपण
हो आईवडलां ना टेन्शन
टेन्शन हो अभ्यास करून घ्या बस वा. नाही केला तर पेन्शन
मुलं उलट रिलॅक्स राहतात.
तत आहे. असता अभ्यास नसला तर नाही तरर मग आत्तापासूनच सुरू झाले ते पले ग्रुपसून वगैरे एका अर्थाने चांगलं पण आहे मुलांची नॉलेज पण चांगलं होते. पुढे पण परीक्षेला कुठल्या ह.
मुुला ना खेळायला वेळ कुठे हो सांगा की
वेळय. आताठ मुलांना खेळायला नाही अगोदर तर त मुलं काही खेळत. नाही.
गउंड असं नाहीय ना कुठं खेळायचं ल्ली.
ते तर जास्तच झाले.
ह कुठं जायचं बलांली.
अवघड झाले मुलांच आणि आता कस स्कूल ला जाणारचं पण नाही कोणच नाही.
े महिना दोन महिने.
जायचे आणि वान सुट्टी पडल्या पडल्या. जाऊन ज्यावेेळी शाळा सुरु होईल त्याच वेळ यायचे आणि त्यावेळी अभ्यास नाही काय नाहीच नाही जा जायचंच होत नाही म्हण जायच आम्हाला नाही शाळा हा हे करायच ते करायचं सुरू करून लगेच येत
ह आता उन्हाळ सुट्टीत पण क्लास लावतात मुलांना
ात आणि मुलांना ते काय तर प्रोजेक्ट वगैरे देतात ते सुट्टीतच करतात असं पण असते सुरुवात तेच आहे
इंग्लिश मिीडियमचे तर प्रोजेक्ट खूप महाग आहेत का हो
हो अस काय माहितीय आहे आत्ता आमचं शिक्षण पूर्ण सुरू होणार ना आम्हाला
ह पुढच्या आता विद्यार्थ्यांच पाहत असाल ना तुम्ही
हम्म आहे ना होय त्यांचं पण आहे की
ते प्रोजेक्ट बाहेरला घेतात ना बनवून
हम बाहेर न बरवून नाही काहित आहे अजून तर आमच्या इथं कुठला नाही ना तसं ती काय मराठी मीडियमच आहेत
हा मी आता बघते ना इथं ते दोन अडीच हजार देतात आणि बाहेरनच घेतात बनवून
करवून घेत वय हा हा हा तसं नाही इकडे अजून तरी प्रोजेक्ट आमच्या पुराणातरी अजून नाही चौथी पाचवी ला आहेत पण नाहीहे दुसरी नावी हा त्यामुळे मग त्याच काय माहितीच नाही एवढ
हा
तुमचं मुलीचं प्रोजेक्ट वगैरे असायचं काय?
नाही आमचं सेमल आहे त्यामुळं काही एवढं नाही होते पण आपलं थोडक्यात आपलं
हा हा हा. मग मग ते छोटा असतं हा ते एखाद वेळ असतील त्यावेळी करून द्यायचं. मोठ्या आता ते स्कूल म कॉम्पिटिशन अस मुळेळ ते जराट माझं चांगलं तुझं चांगलं ह्या ह्याच्यात ते करून घेतात ना बाहेरून
हो हो हो ख ते रेन हॉर् हॉर्वेस्टर वगैरे असलं काही काय काय काय आपलं होत होत संच वगैरे
हो
असं चालायचं छोटे छोटे आपले
व
ह पुथढं आता तुमच्या तिथे क्लासेस आहेत का मग
क्लासेस नाही तिथे आमचा छोटा आहे ना गाव त्यामुळे क्लासेस वगैरे इड काही नाही सर जास्त मुलं करून कोल्हापुरात जातात शिकायला त्यामुळे शिक क्लासेस वगैरे पण तिकडच असतात ते
हम्म अवघड आहे पुढं.
आज परत ते स्कूल असं जरा सुद्धा वेळ भेटत नाही खरं तसं क्लास वगैरे असेल तर दिवस सगळा त्यातच ना जाते हो मूर् हा मग ते सगळं खरेपर्यंत वेळ जातोय जेवायच्या झोपायचं आलं टायमिंग त्यांचा दिवस सगळा पूर्ण अभ्यासात असते करत असतात हा मग ते त्यांना उद्याच टेन्शन असते ना पोरना करायचा अभ्यास हो तघूपते ह आणि आता कसं पाचवी सहावी पासूनच मुलं जास्त अभ्यास यायला लागत. त्यांचे ते करायला लागतात आणि अभ्यास पण भरपूर देतात ख आता घरात करायला पण संध्याकाळी दिवसभर पण असतोय संध्याकाळी पण मुला शिक
अरीे हो मोर्क एवढा नको ये उद्याला पण
पाहिजे ह ना पन थोडा वेळ त्यांना मिळतोय जरा इकडं तिकडं पण ते सगळंच दिवस सगळ ते पूर्ण अभ्यास होच जाते मुलांचा
सात म्हणजे शाळेत पण आता खेळायला सोडत नाहीत बघा तुम्ही ग्राउंड नसता ना
अगोदर ना ते एक तास पीटी असायचच. आता नाही हा पण भेत होत. ते काहीतरी वेगळं वेगळं करायचं. पण आता काहीच नाही तो एक तास नसतोयच त्यांना तो तस खेळायला प थोडस पाहिजे ना खेळायला. कबड्डी खो खो हे तर खूप असायच. त्यांवस् नाहीमुळे तिथेचटायचं कायच नाही. सले तस एक तास असताय ते आमच्या वेळी पण होय.
आमच्या वेळेस तर खूप व्यायाम करून घ्यायचे शिक्षक असं मुलींना पण मारायचे. हो पळायला राऊंड मारायचे छड्यात द्यायचे बघ थोडं जरी चुकवलं तरी.
करायला लावायचं हे सगळं असायचं रनिंग पहिला आल्या आल्या
त असायचं की मुलगी आहे बाबा कि नको हिला असं कायलाय?
हो
सगळं करायला लावायची.
हम्.
पिटी ब
ब संध्याकाळी घोड आहे नाही खरात तर जरा पण नाही ना मुलांना मग ते बाकीच काही खेळायचं वगैरे मुलांना होतच नाही त्यामुळे ती मी घरात आली बस् दो असा सतोयता टाकल्यासारख
आपले पहिले शिक्षक मारत पण होते ओ तसे
होय. आता नाही आता मारलं तर ते के माहियेय ना काय तर होते. मुलं केस वगैरे घालते आई वडील केस वगैरे घाल अस मोठ्यान मारले वगैरे असं मध्ये झालं नाही का त्यामु आता मारायचच नाही कोण?
ते शिक्षकच आता मुलांना तर घाबरते आता आठवी नववी दहावीच्या पोरांना
त तश
हो. पहिलं उलट असायचं शिक्षक दिसले की आपण पळून जायचं कोण ट फवायचं.
तर हम
भीती असायची का हो
तुमचे मुोल गेले तर संध्याकाळी
हो संध्याकाळीच येणार
हॅलो हम् हा बोला हम्म हा मग तोपर्यंत मग
हो
एकटेच असता घरी मग आता
हो हो एकटीच असते
दिवस सर्व घालवायचा आ
होा काहीतरी काहीतरी आपलं चालू असतय तेच की
ह करते मी परत तुम्हाला फोन हॅलो
हो हो हो हो चालेल चालेल